कशा आहात? नमस्कार! कशा आहात?
छान छान छान! तुम्ही कशा आहात?
आम्ही पण मस्त आहे. झालं जेवण? मुलं?
हो. झालं ना, झालं जेवण झालं. पाणीपुरी बनवायची तयारी चालू आहे.
हो मी ऐकलं
आणि आज मी पाणीपुरीच बनवत होते. हो. मी पाणीपुरीच बनवत होते. बनवत बनवतच सांगेल तुम्हाला आता मी.
चालतय चालतय. आम्ही पण मग ट्राय करू.
खूप सोपी आहे. ये हो हो. खूप काही अवघड नाहीये. सोपीच आहे, पण तेवढं कु तेवढे कुठाने केले पाहिजेत मस्त म्हणजे.
हो ना करूत ना. करू.
म्हणजे कसं आता मी मी सुरुवातीपासून सांगते तसं तुम्हाला. कि, कसं करायचं काय करायचं वगैरे. आधी ना आपले लाल व लाल हरभरे असतात ना, अ समजा आता आज आज सायंकाळी जर करायची असल
हां.
आज जर का क सायंकाळी करायच असेल तर, सकाळी तुम्ही तुमच्या मनात आदल्या दिवशी ठरत असेल ना. की बाबा उद्या पाणीपुरी करायची. तर मग काय करायचं अ सकाळी उठलं की आधी हरभारे पाण्यात टाकून ठेवायचे.
हा.
दिवसभर. म्हणजे दोन तीन वाजेपर्यंत भिजून जातात ते पूर्ण व्यवस्थित. हरभरे आणि बटाटे कुकरमध्ये उकडून घ्यायचे व्यवस्थित. तीन चार शिट्ट्या घेऊन. हा म्हणजे मिक्स मिक्स नाही करायचे. हरबारे वेगवेगळे टाक करायचे आणि कारण नाही तर मग बटाट्याला ना हारबऱ्याचा रंग लागतो. मग ते बटाट काळ दिसत. हा मग ते एकीकडे ठेवून द्यायचं. मग घ्यायचं गोड पाणी करायला. मग गोड पाण्यासाठी पण काय करायचं, हरबारे जेव्हा भिजू घालतात ना, तेव्हा सकाळी चींचं गूळ मिक्स करून ठेवायच. पाण्यात टाकून ठेवायच. म्हणजे ना ते भिजून जात. गुळ वीरघळून जातो, चिंच भिजती.
हा हा हा हा. आता
करायची. जवा ब बटाटे न हरबारे उकडायला टाकले, तेव्हा मग गोड पाण्याची तयारी चालू करायची ते उकडेपर्यंत.
हा हां हां.
त्याच्यातली चिंच कोळून काढायची बाहेर आणि त्याच्यातलं जे असत ते चोथा वगैरे ते काढून टाकायचा. हा ते काढून टाकायच. त्याला त्याच्यात लाल मिरची पावडर टाकायचं थोडस. थोडस काळ काळं मीठ टाकायचं. अ आपलं साधं मीठ टाकायचं आणि थोडासा पाणीपुरीचा चाट मसाला टाकायचा त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये का आणि ते पाणी अस म्हणजे गॅस वर ठेवायचं का असंच?
कुणी, कुणी, कुणी, कुणी शिजवत मी शिजवत नाही अ शिजवलं की त्याला एक वेगळी चमक येते पण मी शिजवत नाही.
हा हा
ते माझं गोड पाणी तयार झालं मग हे आपलं पुदिन्याचं पाणी करायला. पुदिण्याचे थोडे पानं घ्यायचे हिरवी मिरची घ्यायची लसण घ्यायंचा आणि कोथिंबीर घ्यायची भरपूर अशी आणि हा, त्याच्यामध्ये थोडेशी जिरे टाकायचे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची
हा हा
आणि तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्येच हिरव्या मिरच्या वगैरे तिखट कसं लागतं ती
हा हा ह
कारण तर घरात लहान जर मुलं असतील तर जास्त हिरवी मिरची नाही चालत पोरांना तर उग नावाला टाक टाकायची नंतर लाल मिरची टाकू शकतात चाट मसाला टाकायचा त्या पाण्यामध्ये. पुन्हा अ काळं मिठ टाकायचं थोडं आपल्या साध मिठ टाकायचं आणि जर तुम्हाला त्या पाण्यावर जर बुंदी जर आवडत असल तर थोडीशी मग बुंदी विकत आणू शकतात. किंवा घरी बनू शकता एखाद्या वाटी भर्याची त्याला तर वेळच लागत नाही बुंदीला झाऱ्यावर टाकलं की लगेच तेलामध्ये
हो ना डाळीचं पीठ मिक्स करून हो, ना
आणि मी पु आधी तर पुऱ्या बाहेरून आणत होते पण ते काय आजकाल तेल व चांगलं येत नाहीे कसल्या तेलात तळलेल्या असतात म्हणून आता मी पुऱ्या पण घरीच तळते
आता पुऱ्या तुम्ही पुऱ्या कशा तयार करतात
पुऱ्या मला घरी पण बनवायला येतात पण ज्या अशा ड्राय मिळायला लागलात ना आता डीमार्ट ला वगैरे
ते ड्राय मिळालेत ना ते म्हणजे, हा हा हा हा
मग ते आपल्या गरम गरम तेलामध्ये फ्रेश काढायच्या जेवढ्या लागतात तेवढ्या, नाहीतर नाहीतर मी आणत होते आधी पण आधी काय होतं साठ रुपयाला पॅकेट भेटायचं शंभर पुऱ्यांचा आता शंभर रुपयाला शंभर पुऱ्या भेटायला लागल्यात आणि ते काय एकदम पातळ पात हो खूप महाग झाल आणि त्याच्यात कसं ते कधी तळलेलं असतं हे महत्वाचं आहे पैशापेक्षा जास्त
हो ना, हो ना, हो ना आणि ते ते वास पण येत होत्या पुऱ्यांचा असं वेगळाच वास येतो
हा त्याच्यामध्ये तेल पण लागलेलं असतं बघा त्या
हा कॅरी बॅग ला आणि ते कॅरी बॅग उघडलं आणि ते पाणीपुरी खाताना पण असा वेगळाच वास येतो त्याचा.
हम्म, त्याच्यामुळ मग मी आता सिस्टम असं ठेवलं की जर मी अशा ठिकाणी राहत होते ना आधी तिथ पुऱ्या सुद्धा भेटत नव्हत्या तर मी रवा आणि मैदा मिक्स करून ना पुऱ्या घरीच बनवायचे पाणीपुरी
हा
मी घरीच बनवत होते पुऱ्या मग जर उद्या पाणी पुरी करायची तर आज पुऱ्या बनून ठेवायच्या डब्बा भरून उद्या पाणी. पुरी खाऊन म्हणजे त्या एरियामध्ये पाणीपुरीच भेटत नव्हती खायला
हा
तर मम्मी घरीच बनवायचे म्हणजे पंधरा दिवसाला. आता गेल्या रविवारीच पाणीपुरी खाल्ली तर आज परत खावशी वाटली आता काय पाणी बनवायचं आलू आणि हे हरभारी भिजू घातली होती मी सकाळीच.
हा हा.
आणि माझं चिंचचं पाणी कसं एक डबा भर भरून ठेवलेलं असतं. फ्रीज मध्ये मी स्टोअर करते कारण तर मी दही वडे वगैरे केले तर मला त्यच्यावर चिंचच पाणी लागत पुन्हा सडविचला वगैरे पण अ हिरवी ह्यची गोड चटणी लागतीच. त्याच्यामुळे मी एक डबा भरूनच ठेवते. येऊन जाऊन पुदिण्याचं पाणी करायचं असतं तर मग ते पुदिण्याचं पाणी मी करून घेते पाच मिनिटाचं काम आहे ते.
ह ना, हो ना, ह.
आणि मग पुऱ्या तळायच्या आलू आणि आणि हरभारी एकत्र मिक्स करून त्याच्यात थोडा कांदा चिरून टाका, कोथिंबीर टाका. लाल मिरची टाका, मीठ टाका अ कुणी पाण्यासोबत खात नसेल लेकरू तर त्याला आपण काळं मीठ आणि चाट मसाला लावून सुखी पुरी बनून देऊ शक
हम्म, हम हम ह.
नाही आवडी ना आणि पोटभर खातात मेन म्हणजे घरी. आता तीस रुपयाला प्लेट झाली मार्केटमध्ये पाणीपुरीची. आणि त्याच्यामध्ये पाच ते हो, आणि पाच ते सहा अपुऱ्या त्याच्यापेक्षा पोटभर खावा ना. तुम्ही मन, मन भरून खावा ना आणि आपलं चांगलं आणखी घरच सगळं.
म्हणजे आपलं सगळंच म्हणजे फ्रेश असत तेल चांगलं अस त पुन्हा म्हणजे सगळंच आपलं व्यवस्थित असत ते. हायजीन म्हणजे त्याच्यात स्वच्छतेचा पण मी करतोच ना तसं बाहेर गेलं तर स्वचछतेचं काहीच नस तिथं माशा बसलेल्या असतात
हो आणि ते हात पण कसे धुतात कसल्या कपड्यांना पुसतात ते हात लोक. त्याच्यामुळे मी सिस्टमच केले ह आठ दिवस त्याला म्हणटल आठ दिवसाला करायची पण घरीच पाणीपुरी करायची, बाहेरची खायची इच्छाच नाही व्हायला पाहिजे आपल्याला अशी.
हा ना हा ह.
त्याच्यामुळे मग आता गेल्या रविवारीच खाल्ली होती पण आज मुड बनला तर मी रात्रीचं ठरवलं होतं की उद्या पाणीपुरी करायची बाबा मला फार खा वाटायल म्हणून. मग आज मी त्याचा इंंतजाम केला अर्ध तर झालं पण काम. आता माझा मोठा मुल किंवा मुलं ट्युशन वगैरे आले कि मग द्यायचे त्यांना मस्त क्रुम क्रुम खायला. आता पुऱ्याच तळायला घेतले होते म्हणलं पुऱ्या तळून ठेवते म्हजे त्या थंड होतात आणि तेवढ्याच क्रिस्पी होतात ना.
क्रिस्पी होतात हा.
ती गरम-गरम कशा अ थोड्या सादळ्यासारख्या होतात ना तेढ्या तर थंड झाले किं त्याच्यामध्ये एक कडक पणा येतो.
कडक.
तुम्ही करत जा घरीच अशी पाणीपुरी बाहेर तर किती खाणार म्हणजे कधीतरीच खायचं पण असं घरी रोज खावा ना.
हो नाही आता तुमचं ऐकलंय मी आता घरी बनवते उद्याच बनवते. उद्या सकाळी.
बनवलीच पाहिजे माहिती का आता मुल-मुलं आपले जेवढ चांगलं खातील तेवढं आपल्या मुलांसाठी चांगले नाही का?
हो ना हो ना हो ना.
मी प्रत्येक गोष्ट घरी कर ते बरं का आता मला बरेच जण म्हणतात की एकदा तर खायचं असते खायचं बाहेर पण का खायचं एकदा तरी बाहेर आपल्याला करता येत तोपर्यंत करायचंच ना. आणि परत काय थोड्या दिवसांनी ती खायची पण इच्छा मरून जाते त्या गोष्टी
हा नाही ते बाहेर खाऊन खाऊन ना पुन्हा नंतर खाऊच वाटत नाही ते आपण आता म्हणतोत पावभाजी वगैरे
की मी खाऊ शकनं गेले म्हणजे इच्छाच होत नाहीे बाहेरच काही खायची.
हा म तेच मा वास असा माझा तर वास बसलाय ना ते बाहेरच काही बघायला गेलं ना फक्त जास्त करून मी पाणीपुरीच खाते. पण आता ते पण घरीच बनवणार आहे मी.
नाही नाही ल की नक्की ट्राय करा वाटल्यास तुम्हाला काही अडचण आली की हे कसं करायचंय बाबा तुम्ही मला कॉल करू शकत ता मी तुम्हाला नक्की रेसिपी आणखी डबल सांगेन म्हणजे कसय त्याच्यामुळे तुमच्या मुलांच्या शरीरामध्ये प पाणी पण चांगलंच जाईल ना पाणीपुरीवाल्याच पाणी कुठलं कि काय कि हम्म उगी वाटतं आपल्याला करायचा कंटाळा पण एकदा करायची सवय लागली त्याला काही वेळ लागत नाही करायला.
हो ना हो ना हो ना.
खूप इझी आणि सोपी रेसिपी माहिती आहे का?
नाही मी आता नक्की ट्राय करते उद्या उद्या मी आता पुदिना वगैरे घेऊन येते. आणि मग करे पाणी मला विचारते काही अडचण हो ना हो ना हो ना. मी मध्ये मध्ये माझ्या म्हणजे कुंड्यात लावलेलं.
अच्छा अच्छा नाही खजूरचं पण पाणी छान होतं बरं का.
हो ना हो ना.
खजूर खजूर असताना खजूर पण भिजू शकता तुम्ही
ते ह्याच्यामध्ये गोड पाण्याला ना? हॅलो. हॅलो, हॅलो.. हॅलो.. हॅलो.. ह